हॅलो हा बोला मॅडम कर तुमच
तर काही नाही मला जरा तुमच्याविषयी सांगत. तुम्ही मूळच्या कुठल्या आहे मॅडम
मी मुळची पाटणची आहे. पाटणमध्येध्ये येराड हे माझं गाव आहे. पण माझे आई वडील नोकरीनिमित्त वडिलांच्या इचलकरंजी मध्ये राहतात कोल्हापूर इचलकरंजी. ती हा तर मी लहानाची मुठी झाली माझं शिक्षण कॉलेज हे तिथंच झालं त्यानंतर माझं लग्न पाटणमध्येच एका गावामध्ये झालं तिथून माझे मिस्टर कामानिमित्त बाहेर असतात पुण्यामध्ये तर तिथे मी आणि माझा नवरा राहतो.
अरे वा
तर तुम्ही दोघेच राहता का,
नाही मला एक दीड वर्षाची मुलगी आहे.
अरे! वा काय नाव तिचं?
शौर्या.
अरे! वा खूपच सुंदर नाव ठेवलेय तुम्ही?
हो हो. हे नाव मला खूप आधी पासूनच आवडत होतं मॅडम. एकदा मी ते अ सिरियल मध्ये टीव्ही मध्ये हे नाव ऐकलं होतं, तेव्हा पासूनच ते मला थोडसं वेगळं वाटलं होतं.
अच्छा अच्छा! तर तुम्ही जॉब वगैरे काही करता का?
नाही मला लहान मुलगी असल्यामुळे आम्ही दोघंच नवरा बायकू इथं राहत असल्यामुळे, तिच्याकडे लक्ष देण्यासाठी मी घरीच असते.
अच्छा! म्हणजे उदरनिर्वाहासाठी तुमचं एकच साधन आहे का?
नाही आमची शेती आहे, गावाकडे जे माझे सासू- सासरे बघतात.
अच्छा अच्छा!
एकच मिडम ह मानम एकचं मिडम एकच मिनिटं मॅडम मी तुम्हाला कॉल करते.
ठीक आहे, अजून किती कॉल आहेत मॅडम.